हॅलो!
हा बोल की.
बोल बोल वीस टास्क हायत ऑलरेडी कम्पेटेड अस आलतं बहुतेक मे हॅलो!
कशाला?
आता काँल लावायच्या आधी. दिस कॉलर हॅज बीन ऑलरेडी काय तर, आलतं मग ते मेसेज येऊ पर्यंत परत कॉल लागला.
हा हा.
मग टास्क कंप्लीट झालं तर, पुढचं लागत नाही ना कॉल?
नाही लागत.
मग अजून लागालाय म्हणजे अजून असेल टास्क.
होय होय.
जेवलीस काय?
जेवलो आत्ताचं.
पुरणपोळी?
पुरणपोळी नाही बाई.
का गं आज वट पौर्णिमा हाय की?
हां हां इकड काल केल्यात.
काल कस काय?
गावाला आलोय ग मी.
कर्नाटकाला गेल्यास? म आज कर्नाटकी बेंदुरी आहे की?
हां कर्नाटक बेंदुरी आजच आहे खरं म्हणजे, आज सोमवार आहे ना.
म.
काय गाय काय ती बैल हां बैल त्याला मारत नाहीत, त्या म्हणजे सोमवारी वगैरे असं जास्त हे करत नाहीत ग.
हां हां हां.
मग ते शर्यती बेर्यती तेन असतात ना. म ते आज पळ मग पळवतात, म्हणून त्यांनी कालच केल्यात.
काल आदल्या दिवशीच होय?
होय, हम हम आमची मम्मी केली असेल आज पोळ्या?
होय, तिथं कन्नड बोलतात सगळी काय मराठी?
दोन्ही मिक्स.
तुला काय येतंय सोडं कन्नड काय विषय नाही?
हम आमच्या सगळ्यांना दोन्ही येत्यातचं.
व्हय, गं खरं लय उशर ते ऐकून ऐकून वेगळं वाटत अस
खरं आम्हाला काय वाटत नाही.
हम.
जेवायल्यास का आता?
आता बसले बग जेवायला.
हम.
टू इन वन जेवण पण काम पण.
काय? हॅलो! हॅलो! हॅलो!